हा अ मला तू म्हणजे छोटी अशी अ झटपट बनणारी र रेसिपी सांगू शकशील का?
अ तुला स्नॅक्स पाहिजे आहेत काय?
हो स्नॅक्स मध्ये? चांगली पण व्हायला पाहिजे आणि लवकर पण बनायला पाहिजे अशी रेसिपी.
हेल्दी पाहिजे का असं चालेल तुला?
हा म्हणजे हेल्दी असेल असं काही नाही म्हणजे
अस चालेल म्हणजे कशी पण चटपटीत पटकन बनणारी मग ना तू घरात मोमोज. आणी हे बनू शकतेस कोल्ड कॉफी
कोल्ड कॉफी
हा मी तुला कोल्ड कॉफीची पहिला सांगते मग मी मोमोज सांगते.
हा त्याची रेसिपी सांग मला.
अ बघ पहिला तुझ्याकडं काचेचा ग्लास आहे का?
अ नाही अ स्टीलचा चालला नाही की?
स्टीलचा असेल तरी चालेल स्टीलचा ग्लास घ्यायचा आणि तो फ्रीझर मध्ये ठेवायचा.
ओके.
ग्लास आणि एक बाऊल घ्यायच किंवा फ्रॉतर असेल तर फ्रॉतर पण चालेल नाही तर चमचा पण चालेल. आणि त्याच्यानंतर तर त्या बाउलमध्ये ना कोमट पाणी घ्यायच एक कॉफी शे असतं छोट मोठ दोन रुपये जे एक रूप सगे काय विषय नाही अ त्यामध्ये ना ते शहाशे टाकायचे त्या कोमट पाण्यात.
ओके.
कोमट पाण्यात त श्याशे टाकल्या ना की त्याला फेटायचं झाग युस त्यावर फेटायचं हो जास्त फेटावं लागेल. पूर्ण त्याच झाग यायला पाहिजे. असं घट्ट आपली आईस्क्रीम कशी तयार होत ते बघ आस्क्रीम व अस फेस फेस दिसत नाहीत हाय? तसच झाक तयार व्हायला पाहिजे.
म्हणजे वरती क्रीम असते तशी तशा टाईप मध्ये?
मग तस झाक तयार झा तो पण फिझरला ठेवायचा.
ओके ते फिजरला फिजरला का? ठेवायचं म्हणजे त्यामध्ये गार होण्यासाठी ठेवायच थंड होण्यासाठी ठेवायचं कि? म्हणजे ते
घट्ट होण्यासाठी ठेवायचं ते घट्ट होण्यासाठी आणि त्याच्यानंतर न जर फ्रेश क्रीम असेल तरी चालेल नाहीतर आपल्या दुधावरची साळी असते ना तिला फेट ून घ्यायचं चांगलं
ओके
तिला फेटलं की तो जो ग्लास तू गार करायला ठेवलेला असतोस ना तू घ्यायचा जर आईस्क्रीम असेल तरी चालेल एक्सेप्शनल आहे ते जर आईस्क्रीम असेल तर एक स्कूप आईस्क्रीम टाकायची. त्याच्यात खाली आणि जो गार व्हायला, आपण कॉफीचा मग म्हणजे कॉफी फिचजे बाॅटर ठेवलेलं अस
बाॅटर ठेवले. हा
मग टाकायच त्यात, तो एक स्कूप टाकायचा. आणि तो एक स्कुप आणि त्याच्यानंतर मग त्यात गार दूध टाकायच. गार
गार दुध ओके मग त्या दुधासाठी काही ऑप्शनल नाही आहे काय? म्हणजे दूध आवडत नाही. खात नाही.
जर ज्याला दूध नाही आवडत. समज तर अ आईस्क्रीम असते ना वितळलेली आईस्क्रीम, ती मिक्सर ला फिरवून त्यात टाकू शकते.
ओके
अ मग तो आईस्क्रीम शेक होऊन जाईल. जर ज्याला कुणाला कोल्ड कोल्ड कॉफी नसेल आवडत, तर त्याला तो त्या शेक टाईप मध्ये पण करून देऊ शकतो. तेच ते पण एक ऑप्शन आहे, आणि चॉकलेट वगैरे असेल तर ते चॉकलेट किसून त्या त्यावर टाक चालेल. किंवा मेल्ट करून जरी टाक लीस तरी चालेल एकदम एक नंबर शेक होतो तो लगेच खाण्यापिण्यासाठी. आणि मोमोजचं म्हटलं जर जर तुला हेल्दी मोमोज पाहिजेल असतील तर अ अ मैदा स्किप करून आपल्या गहूचा आटा असतो ना तो सुद्धा वापरू शकतेस. किंवा राईस गहू गहू.
गहूचा.
हां किंवा राईस पेपर माहिती आहे तुला?
हा माहिती आहे.
हा राइस पेपर सुद्धा युज करू शकतो आपण मोमोज बनवण्यासाठी.
ओके.
हेल्दी व्हर्जन जर मोमोज च पाहिजे असल तर हे दोन ऑप्शन आहेत आणि. आणि जर मैद्याची करणार असलीस तर मैदा पण. हा राइस राइस पेपर.
ओके आणि जर मैदा? च्या वगैरे करायच असेल तर? म्हणजे तो हेल्दी नाही आहे काय?
हेल्दी मीन्स हे बघ मैदा आता सगळ्यांनाच माहित आहे मैदा एवढा काय असा. हेल्दी वर्जन होत नाही हा. जर आपल्याला हेल्दी व्हर्जन पाहिजेल असेल तर एक तर गहू नाहीतर. तर राईस फ्लॉर हे दोनच हेल्दी व्हर्जन असतात.
ओके.
म्हटलं जसं. तुला हेल्दी काय खायचं असेल तर ते तू वापरू शकतीस आणि जर तुला मैद्याचच पाहिजेल असेल तर मैदा पण वापरू शकते. हां जर तुला कमी क्वांटिटीत मैदा वापरायचा असेल ना तर थोडं मैदा घे आणि थोडं
म्हणजे मिक्सअप घेऊ शकते? हां.
शकतेस.
ओके.
आणि त्याच्यानंतरन अ तुम अ डो एकदम चांगला मळायचा. आणि ना त्याला गार गार कापडान झाकून ठेवायचं.
हा चपातीला करतोय तस की म्हणजे त्याच्यापेक्षा घट घट्ट किंवा पातळ मऊ ओके.
त्याच्यापेक्षा मऊ मळायचा आणि गार कापड्यांन त्याला झाकून ठेवायच. एक अर्धा तास एप्रॉक्स झाकुन फोण ठेवायचं आणि त्याच्यानंतर न काय करायचं त्याच आप पण हे मिक्स्चर तयार करून घ्यायचं मोमोजच जे आज फिलिंग भरतो ना ते तयार करून घ्यायचं समज तुझ्याकड पनीर असेल किंवा कुठले पण व्हेजिटेबल्स असतील तर आपण व्हेजिटेबल् पण करू शकतो आणि पनीर च सुद्धा करू शकतो ते
ओके पनीरचं कसं करायचं म्हणजे त्याला काय हे
त्याला पण आहे आपल्याकडे रेसिपी आ समज गा जर घ्यायचं बारीक कापायचं त्याला आणि कांदा आणि जर तुझ्याकड कोबी असेल ना तर बेस्टच कोबी घ्यायच कोबी पण बारीक एकदम बारी करा म्हणजे त्या चव आपल्याला जाणवलीच नाहीजे त्या
ओके ते सगळं चॉक कर
मग एक पॅन घ्यायचा पॅन किंवा कडे असेल तर ते घ्यायचं आणि त्याच्यात ना पहिला जिंजर गार्लिक पेस्ट आणि सोया सॉस टाकायचा
तनी टेस्ट जास्त तेे
सोया सॉस न कस आपल्याला जास्त मीठ टाकायची गरज पडत नाही
ओके
ह मीट वाजते.
म्हणजे त्याचा हे त काही
सोया सॉसमध्येध्ये नाही नाही साईड इफेक्ट ते काही सोया सॉसमध्येध्ये असे इनग्र्रीडियंट्स असतात की ते सॉल्ट सोडतात.
ओके.
म्हण म्हणून आपल्याला कमी मीठ लागत असं मग त्यामध्ये सोया सॉस आणि जिंजर गार्लिक पेस्ट टाकलीस की थोडस भाजून घ्यायचं व्यवस्थित आणि त्याच्यात मग कांदा टाक कायचा मग गाजर आणि मग शेवटी ला हे टाकायचं आपलं पनीस स्मॅश करून टाकायच त्यात मग ते टाकलीस की त्याला चांगलं गोल्डन ब्राउन होऊ द्यायचं. म्हणजे मऊ एकदम मऊ विरगळल तोंडत अस मग ते झालं कि ते बॅटर गार होऊ द्यायचं. ते गार झाले की कि मग आपला जो डो असतो ना त्याला काढून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे रोल्स करायचे आणि ते छोटे आपण पुरी पुरीला कस घेतोय त्याच्यापेक्षा थोडं छोटं एक पुरीचे दोन
ओके.
असं करायचं. मग जी फिलिंग आपण बनवलेली असते ना ती फिलिंग त्यात भरायची
ओके.
ती फिलिंग त्यात भरायची आणि तुला कोणता शेप देऊ वाटतो तो शेप द्यायचा त्याला. तुला राऊंड शेप देऊ वाटतय तर राऊंड दे ट्रँगुलर देऊ वाटतय तर ट्रँगुलर दे कोणताही शेप दे आणि समस
हा हम बोला की.
बोल ना तू काय बोलतेस बोल.
नाही नाही म्हणजे कोणताही शेप आपण देऊ शकतोय असं नाही की मोमोज एका मधे असतात.
कोणताही शेप देऊ शकतेस. कोणताही तुला जो पाहिजे तो शेप देऊ शक तेस
हा ह
हा. आणि अजून एक कि अजून एक जर तुला स्टीम हवे असतील तर समज तुझ्याकडे स्टीमर नाहीे काय नाही आहे तर तू अ आपल्या इडली च भांड असतं ना इडलीच त्या इडलीच्या भांड्यात तू स्टीम करू शकतेस. इडलीच्या भांड्यात तू स्टीम करू शकतेस ते
कस करायचं तुला? म्हणजे काय प्रोसेस स्टीम करायला म्हणजे
ते भांड ठेवलये इडलीच्या भांड्यात ठेवलय तर त्यात कि नई पाणी गरम करायला ठेवायचं पहिला
ओके.
आणि त्याला एक वाफ येवू द्यायची ती वाफ आली ना हा पाण्याला आणि मग ती वाफ आली नंतर जे आपलं इडलीच भांड असत ना त्याला खाली ऑइलिंग करून घ्यायच आणि जे तू टफ केलेलं मटेरियल असतं ते त्या त्यावर ठेवायचा आणि पाच मि नंट त्याला वाफ निघू द्यायची चांगली म ती वाफ निघाली की, नाही नाही ते ऑइल लावलं की अजिबात चिटकत नाय.
ओके
आणि मग ते काढून घ्यायचं आणि मग काढून घेतलीस की त्याला तू चटणी असते ती चटणी सोबत खाल्लीस तरी चालते, नाहीतर अ आपलं हे असत माहित आहे. शेजवान सॉस छोटे, छोटे पॅकेटस येतात.
हा
त्याच्यासोबत खाल्ले तरी चालेल, आणि तू फ्राय पण करू शकतेस त्याला
ओके
फ्राय करून खाऊ शकतेस एकदम मस्त रेसि ते आहे क्यिक
रेसिपी हो मी करून ट्राय करून बघीन
हा ठीक ये चालेल.
ठीक ये चालेल थँक यू ओके